हॅलो! झाला का चहा पाणी? चहा पाणी झाला. चहा बिस्ककीट खाऊ राहिले. पाहू शकत त तुला आमच्याकडें खूप झाला पुरं आलाय ना त्यांना
सगळीकडच झालाय डा जोरत नाही
विदेची सासू कधी येणारी?
जा नाही बाई हम्
सागर
चार टाइम
हा तुझ्याकडे पाठवून देऊ का?
ति वेळा सांगाय तर
पाटील पाटील तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे?
हम्म काय ग?
तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोणी आहे?
हा
फॅमिलीमध्ये कोण कोण आहे?
कोण कोण आहे म्हणजे सगळेच
ह्
चपू ये भंड्या आहे. ते माझे बबडे माझे बाळ आहे.
ह असं आम्ही काही ठेवत नाही आ असं काही ठेवत नाही आम्ही
हा
हम बुद्ल शे एक शेवढी जेतती का?
आमचं बोरे आहे. आम्हाला भरायची गरज नाही पडत.
कपड र पा म मग
अच्छा! हम
हो का?
हो लई पाणी
आमच्या इथे ना पाणी बरायला लागत नाही. माझं बाळ कुणकुण करतय ग. झोका देते तिला
काय ग! आवाज ग पावसामूळ आवाज नाही
हो का? हम्
काम पण आवडते ना
हा हा कोण आलं ग तुमच्या घरात दरवाज्याचा आवाज आला हग ममी कोणी पाहुणे आले का
आा
तुरी पाहुणे आले का?
हा
कुण कुण करतय काय डोळे उघडून पाहू राहिली झोप त एवढीये चेऱ्यावर
काय म्हणती ह का
ह
लय घाण साचती ग
तु काल नैविद्याने नाही केले का? म निवद नाही केले काल?
न्यूठ
निवज निवद
हम्म
नैवद्य नाही केले का काम?
अ्छ अछ
जाऊ दे मी येईल बर का ज्यावाईला तुझ्या घरी मंगळवारी मी येईल सायंपाक पण करू टकु तो
हा हेचच नाही
बर का? अह ह मम्मी हिहि हि हह हहह मला तर नुसत हसूच जेत हा
पप्पाला ना थोडस पोये करून दे जो का लोटतील ते तू थोडस मी ते धुऊून आले मग
कांदा बिंदा कापतेवर
कशा न कशा नि कापायच
विळी निंगाशन ते झोका देतील तवर जा तू जोका दया मला लाव त्यांना मी आले तवर ह्या बांड्यानी पाडलास
अगं मला आवाज आला म्हणून म्हणले हळू
अग डायरेक्ट हा पाया खाली आला लय मेंटेल तो
कशाला रे मधी मधी चाल इकडे जा चाल इकडे एकदा बस बस इथ ह बस बस जोका दिला अ बं त माझ बाळ आहे ना बंड्या
त त्रास देत मला सारखं म्हणत मध्ये घे झो पाय रे
मग काय म्हणते अजून.
काही नाही बाई माझे दोन मांजर ये. चिकू आहे आणि एक बंड्या आहे मला ते खूप आवडत्या.. मी त्यांना मस्त खायला देते, प्यायला देते. मला. ते खूप आवडत्या.
अ बई. आता मी पोहे करते आमच्या इथं नाश्ता करायला लागतो सकाळी.
हा का.
हम्म मी आता पोहे करते.
हां बरं बरं.
नाही बरं बरं म्हणजे काय अग मला बोलायचंय आता बोय करता करता बोलाल मी.
अगं हो ग बाई बोलत राय आवाज. थोडा ऐकूयाेतो नाहीय ना.
हा मग तेच म्हटलं बोलण कुठे होऊ. अगं मी बोलत राहिचयलायच मी. असं चालतय म पुढं.
हा.
बरं तुम्ही भांडे लावती नाही सकाळी उठल्यावर तसं आमचं नाही आा बंगर गारवाार. लगतो. आम्ही सारखे भांडे ला ऐतो सारखे भांडे का शितो.
हं.
हेच तुम्ही.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
ठठ काळी त्यात तो एवढा पाासारा. त्यामध्ये एवढं ह भांड्या सुद्धा नाही तुम्हाला लावताय के गुठल्या गुठल्या मी तर तुझ्या घरी आलेय काय चुकान करपना काम. पण. त क रिती कवा हा.
शाळेत तो अबंग म्हंटला होता ना हा तो छान म्हणून दाखवा.
हा. अ.
अभंग म्हणून दाखव.
ह.
कती.
का. तुम तो खेरे फ रे क. सात क्यास बणे. त त ठेर पा देशीी. णी पाजे. शात केली का. हे गाना शिवज आपवाला शिव बत. हा हा.
अगं म्हणून दाखव.
नाही ग नंतर म्हणेल मला लाज वाटत. बबडं उठलं का मग तिच्या समोर मंडलय का.
अगं वाारता म्हण.
ह. आले ती दोन एक मिनट आली. झाला थोडासा फ्रिक्वेन्सी पाहिजे या ना. योग गाय. करते. हॅलो. काय ग काय म्हगती ग आंटी नाही ग. नाही एकदम शांत होती पण खुनकुून करीत होती. तापहा आगो कणाकृती का हम्म ज मु आता कधी बरं वाटल काय? न कधी बर वाटल काय माहिती अजून अं हा ना ग ह गोळी दिली होती बाई. वा. हा म्हणजे कसं उतरल तरी तता तपानीिकाल होत ग ते हम.
हो का.
थोड्या वेळाने कर.
चालेल ठेव का?
हो हो हो.